थांब मी कॉल करतोय.
तुझं किती म
मायरा ला लाग ना हॅलो बोल की बोल की त्याला क देना फोन अरे नाय थांब जरा लाईन बिझी लागते.
कशी काय
काय असूदे करेल तो थोड्या वेळानी
तुझ झाल का माझे झाले तीस.
किती
तीस
टास्क कंप्लीट झाले काय
हो
भाऊला फोन कर तो तर भाऊच फोन उचल ना
अं भाऊ कुठ तर कामात हाय मला त्यांन सांगितल्यालं थांब एक मिनिट यश ला
हॅलो
प्रथमेश
बोल
आवाज येत होता का माझा त्या कॉलवर बोलल्याला
कुठल्या?
मिस कॉल वर आत्ता बोलत होतो मी
नाय.
नाय ह्याच फोन वर कॉल आल्याला तरी तुला नाय बि आवाज माझा मध्ये आवाजयेत होता का आता पाच दहा सेकंद
आता नव्हता येत हा म्हणजे हींकडनं माईक तिकड चालू होता काय
म्हणजे एकदम दोन कॉल कस लावायच
नायर मित्राच्या फोनवरून फोन वरन मी त्याला केलेला आणि ह्या फोर फोन वरण मी तुला केल्याला आणि जवळच ठेवल्याला
होय.
हा
आणि असंच जर नुसतं ठेवलं तर दहा मिनिट फोन
नाई तीस तीस तीस पस्तीस सेकंदात कट होतो आपोआप
व्हय
होय.
किती वेळ ऑप ऑप कट होतो का आपण करायचा.
आपोआप कट होतो.
अरे मगाशी मी सतरा मिनट गेल पाक तरी म्हटलं भाऊ काय करू एवढं उशीर.
हा नाही ती करायचा आपण कट. जर तू बोलत नसला तर ऑपअप कट होतो. की तू दहा मिनटं नाही तर तुला वाटेल तेवढं झाल्या हरकत करायचा.
मजे किती मिनिटाच्या वर होतंय ते.
नाहीना. किती पण मिनटं चालत ती. काय माहित दहा मिनिटांच्या वर मी कायम कटच केलाय.
हे काय चाललंय बघ की.
काय झालंय. नोकरी करायला गेलेल पुण्यात कोण.
एक माणूस त्याने टेरेस वर गांजाची बाग लावल्या.
ते अरे ते अपशब्द वापरू नको इथ.
चाल.
चालतंय हा.
बरबी संस्था काय म्हणत्यार.
बी संस्था तुमची काय म्हणते तुम्ही ह्याचा बी संस्थेतला संस्थापक.
आ.
आ संस्थापक तुम्ही बी संस्थ ब संस्थेतला.
होय.
होम. हा.
अरे जंतर मंतर काय म्हणतय.
जंतर मंतर काय नाही म्हणत. जंतर मंतर काय म्हणत नाही.
म्हणजे आता तुझं तीस कॉल झालं.
हा आ.
आणि परत तुला फोन करा येतो का.
मता केलायचच की नाही का राहायला येत आता. आता कसं करायला ला येईल.
यु पीआ आय डी टाकलास का.
टाकालाय कादिच.
ह मला हेत
दोन तीन दिवसाची बहुतेक देतील हम्.
भाऊ मला बोलत्याला काय.
काय म्हला भाऊ.
दोन तीन दिवसध येतर बहते.
त्याचा होय.
हम्म.
आठ हजार येणार ते अजून आलं नाही कधीपासून दाखवते ते. माझ पा हं हं.
भाऊन सगळ्या घरांच केलंय.
हो अंकेतला दिलंय बटीला दिलंय. संकेतन पणते काय घरात लगा.
अ संकेत घरातचला हाय की त्याच्या.
संकेत कोण संकेत.
संकेतो आपल्या स्टँड वर भेटलेला तवा.
ते रेल करतो तेव.
रियल नाही ते वो संकेत गोत पागल.
आणि हेव संकेत कोण.
काांबळे
कोण राते कृष्णाला होता तेव ह ह दधोनी पण कृष्णालाच होती ना
नाही एक देव ऐ पला होता
ह रेल्वा ला लडी वयपला होत काय
हो
हो दिवसंख्येतला पावे
पड पड पाणी
र यात्रीच काय करताय येणार आहे का ना येतो की येतोकी आता पसनच येवु काय राहायला या किराया वि सोई करत कराकी
मोठी मशान बघ मिळायची
काय म्हला
मोठी तर मशरूम ब्या त तर गरावे ग्या
ह मला वाटलं मो तिसा आपण घेऊन या म्हणताय अच्छा ना हॉस्पिटल ह
टाक्या यथं मोठी नदी्या इथं
नदी नदी आहे का वाडा आहे
व नदीच म्हणते तिला
ह
तर घरात पाणी आलंय म्हटल्या नदी म्हणायचं गवाडा म्हणायचं
आमच्या इथल्या वड्याचं पाणी पण माणसांच्या घरात गेल होतं
ना
मग त्याला काय म्हणायचं नदी म्हणायचं का वाडा म्हणायचा दरा मणस ह
सहा एकोणीस सहा
असू दे असू देती का
मटन किती रुपये किलो आहे
मटण आहे की
किती
तर मट्टण बागा स सातशे चाळीस सातशेचाळीस हो तुमच्या तिथे किती आहे
सातशेऐंशीे
ह सातशे वीसायामचेेत ती प्र प्रोटीन बिटीन घ्यायचं म्हणलं म्हणजे नुसतं मांस घ्यायचं म्हणलं हो देतेत फयज फायजी पार्ट द्याचा म्हणले मग दती सातशे चाळीस ला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस नव सातशेचाळीस
अ
येसपाल प्र प्रथमेश विचारतो तुमचे इथ मटन किती रुपये कलो आहे सातशे चाळीस सातशे चाळीस यशपाल म्हणतोय मी शाखकार आहे
हा र इत ना त मटन वालग येलर न थला विचारली
हा हा मग चिकन किती आहे तुमते तिथं
दोनशे चाळीस आई.
दोनशे चाळीस दोनशे चाळीस आहेवा प्ले ते चिकन मग मटण कसं काय महागाय रच इकडं.
अर मठण तू एकदा खाऊन बघितलं.
आपले तर सातशे चाळीस ला अरे हथलं खाऊन तिथलं खाऊन काही सेमच कापते ति की कड.
भकडन भाऊ दित तू किकाायला
नाही प्रथमेश म्हून तु हच लेख दाखवून बकी
तमच शरलानी नाही चांगलं खायलाा.
एकथ काहीचातशे चाळीस ला कुत्रा विकती त वर
ह.
ह.
अ का?
ह. दिगंबर कुठगलायर
काय माझ फोनच सुचल ना.
फोन उचला म्हणजे तो कुठ तर गेलाय मला कालच म्हणलेला. येस पला उद्या कॉल करायला ग आज जरा काम आता आहे कुठे गलाय. आत्ता ख क थोडे्या व परफॉर्मेन्सला बरोबर सांग कि सांगितलं गे. ते म ते दुसऱ्या पतो होय होय झाले की नऊ मिनटं झाले. झाले की मग नऊ मिनिट नाही दहा मिनिट लागते ती
म्हण तच क अजून आहे की
करची तो जास्त तास खय तर त मशी क्लास ला आला नाही.
हो आज येतो की
कार पुण्यात क्लासात पुण्यात वेेत. पुण्यातली बेज जॉईन करायची नाही वे
स याची पुण्यातल्या बॅचच ते सरांक डायबीीेत तो
येश पल्ला पण सांग क
हा.
येस तेव्हा मग तू पुण्यातल्या बॅचच सर सरांकडणे ॲप घेतो.
ला कायलाय. वयरण घेऊनरणेन बंटी बं बंटीला पणगा कॉल करायला सांगितलं असतं मला अऐंशी रपये भेटला असता. बंटीनें पण केलंय ना डाउनलोड हॅलो. अय प्रथमेश अरे तुला म्यूट करायचा ऑप्शन आला काय?
हॅलो.
हॅलो बोल की दहा मिनटदा लवे प्रथमेश अर उसाच्या गळ्याच्या कडेला बसला काॅस लागसला आवाजेत
हॅलो गला की अ ते कॉल करायचं होतत कॉल कॉल. शणाला अर दहा मिनिटाच्या वर गेलाय त म्ी कॉल केलाय कट करू का? कणाला केल्या ना भाऊला ख क मग दहा मिनिटांर गेले क ठ रद्द रद्द करां कॉल समाप्त
समप कराली मृगा